हम्म.
काय करायली?
काय?
झालं का कॉलेज?
जायचे.
असं आहे का?
हम्म.
हम्म. किती वाजता असतंय कॉलेज?
प्रोजेक्ट नाव द्यायला जायचं फक्त.
हो का?
हम्म.
बर. कुठं गाडीवर हाय का काय?
असं आहे का? हम्म. मग? काय असत, काय आहे करायचं प्रोजेक्टच?
थर्ड इयरच्या सेमिस्टरच्या, लास्ट. ते मोठा मॉडेल बनून द्याव लागत.
हा. कस असतंय मॉडेल?
सब्जेक्ट आहेच.
म्हणजे ग्रुपमध्ये तर
नाय, नाय.
हा.
पाच.
पाच जण आहेत.
हम्म.
हम्म.
काय पण बनवायचं रोड, घर.
कुठलं?
कुठलं पण
हम्म.
हम्म.
हम्म. बनवलं का मग सगळं?
आठ महिने आहेत त्याला बनवायला आता नाव द्यायचेत.
मग आता काय करायचं फक्त मॉडेल मॅपिंग द्यायची करून?
नाही फक्त नाव द्यायचं आणि. म्हणजे काय बनवणार आहे त्याचा टॉपिक द्यायच.
हा.
एक अ मास काय की ठरलंच नाही अजुन म्हणजे मी फक्त आय
ते वाऱ्याच आवाज जास्त यायलाय.
मग आता काय चेअर
हम्म आता.
हा. मग तू तुम्ही कशाच मॉडेल बनवणार?
अजून टॉपिकच नाही ठरवला टॉपिक ठरवल्याच्या नंतर. मी फक्त बनवायला असते टॉपिक त्या ठरवतात.
असंय का?
हम्म.
टॉपिक काय ठरवायचं मग.
दिले एक टॉपिक एवढ्या मोठ्या मास्तरनी त्याच्यापैकी. हम्म.
हम्म.
हम्म
हम्म हम्म.
ट्रेनिंग झाली का मग?
बोलवानात काय नई
अशा मग.
लॅपटॉप घ्या म्हणे.
अं?
लॅपटॉप घ्या.
म्हणजे.
लॅपटॉप घेतल्यात की नाही अ प्रॅक्टिसला.
हा हा.
हम्म दोघात घेतलेत काय? प्रॅक्टिस पण करत बसणारे.
हम्म हम्म.
हां. आणि मी नमाला शिकवलेलं नाही कॉलेजमध्ये त्याच्यामुळं ॲटो कळ.
म असं कसं कॉलेजमध्ये शिकवायला पाहिजे की.
अं हम्म. स्टाफच अवेलेबल नव्हता.
मग आता इकडं प्रॅक्टिकलमध्ये काय करायचं?
काय ना देऊन टाकले त्यांनी तसेच मार्क.
असंय व्हय?
हम्म सेकंड इयरला सब्जेक्ट झालाय ते तरी बी काहीच येत नाही प्लॅन काढायचे.
हा.
ते हम्म तर ते आयटो कारडमध्ये काढा लागतात ना.
च्छा.
हम्म हम्म हम्म.
हम्म हम्म हम्म.
म्हणजे शेताचे शेताची मोजणी प्लॉटची मोजणी. बरोबर चालते ते हो ते अस येतंय बट व टोटली प्लॅन असा ग्राफ. नुसार प्लॅन कााढून द्याय लागते ना आता कोणा कोणाला हिस्से पाहिजे असतात. मग खालीवर असती मग त्याच्यामध्ये दरी आली कोणाला कोणाला काय आलं तर त्याच्यानुसार. काढून देण्यासाठी ते ॲटो कार्डचा यूज करा लागते मग ॲटो ते ॲड्रो कार्ड झालेलेच नाही आहेत आ इथे क्लास पण नाही आहेत त्याच्यामुळं.
अच्छा.
हम्म हम्म म्हणून मग सातहा दिवशी सांगितलं होतं सरनी त्या ॲट्रो कार्डचा. कसं काढायचं?
कोणी शिकवणार नाही का मग परमे
का हा.
हम्म.
सर म्हणजे लावू नका क्लास कोणाकडच.
मग कसं शिकायचं?
प्रॅक्टिसने कमांड कमांड कमांड महत्वाचे असतात म्हणले फक्त कमांड लक्षात ठेवा बाकी काय नाही हलक्या टीसनी होऊन जाते.
हा हा.
ज्यांना अशे मॅप काढता येतात प्लॅन काढता येतात त्यांना ॲडोकार्ड वर सोपं जात असते.
हम्म हम्म.
हम्म त्याचा मग लॅपटॉप घेतल्याच्यानंतर करा म्हणले प्रॅक्टिस.
असं आहे का कधी घ्यायचं मग लॅपटॉप?
बघू जेव्हा टाईम आहे तेव्हा.
हम्म मोबाईल वर जमत नाही का?
उम हम्म मोबाईलला नाही जमत.
तेव्हा फिरता फिरता बांध पाहिजे.
नाही तसं काय नाही प्ला म्हणजे टोटली आपण आता अशे समजा शेताची जर मोजणी घेतली ना तर ते इन्स्ट्रुमेंट लावून घ्याव लागती ना पूर्ण.
हा हा.
तर मग ते पॉईंट आता ॲटो कार्डमध्ये टाका लागतात त्याच्यानंतर ते ग्राफ देते.
अच्छा.
म्हणजे जास्त मेहनत करायची गरज नाही सगळं आहे तर.
फक्त मेजरमेंटचे हेज्यात.
हम्म म्हणजे साईड वर जाऊन मेजरमेंट घ्यायचे.
अच्छा.
मंग त्याच्यामध्ये त्या दिवशी सांगितले सगळे शेताची मोजणी, प्लॉटची मोजणी सगळे
हा.
हम्म हम्म. मग त्याच्यामध्ये आता द एखाद्या वेळेस कॅनल जाते कोणाचा रोडची करता आणि कॅनल वगैरे ते सगळं
हा
हम्म. गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट जास्त आहेत सरांकडं त्यांनी ते गव्हर्नमेंटचे दाखवले.
कोणते सर आहेत?
राजगिरे
कॉलेजची तुमच्या
नाही-नाही कॉलेजचे नसतात.
हम्म.
बाकीचे बाहेरचे
कोणी रेफर केलं होतं मग तुम्हाला त्यांच्याकडे?
कॉलेजच्या मॅडम
ईच्छा
पोरांना पाठवावले आता संभाजीनगरला पंधरा दिवस.
बरं पंधरा दिवसची असते ट्रेनिंग?
नाही तीन महिने.
अच्छा आणि तुमचे तीन हा तर तीन महिन्यांत मग कॉलेज होपण होत नाही का?
हम्म हम्म
मग ट्रेनिंग मध्येच तीन महिने
हो तीन महिने इकडेच घालायच्या नंदर सप्टेंबर मध्ये कॉलेज स्टार्ट होणार. ऑक्टोबर पर्यंत मंग ते दोन एक्झाम होणार आणि नंतर डायरेक्ट फायनल एक्झाम नोव्हेंबर मध्ये मग शिफ्ट. म्हणजे दोनच दीडच महिना कॉलेज सप्टे . हा आणि मंग एक्झाम फायनल सेमिस्टरची एक्झाम. त्याच्यानंतर पंधरा वीस डिसेंबरला सुट्टया.
अच्छा
आणि एक्झामच्या पिरियड मध्ये होत्या नंतर लास्ट सेमिस्टर. मग ते तीन महिन्याचा सेमिस्टर. जानेवारी फेब्रुवारी मार्च हम्म.
इनजाॅय म्हणजे पूर्ण इयर मध्ये दोन-चार ती तीन अन चार पाच महिनेच कॉलेज.
हां कॉलेज हम्म एक महिना अ एक्झाम मध्ये जाते गॅप नाही अस जात ना परिचा लगातार नाही हम्म. त्याच्यामुळं
अच्छा
हम्म हम्म हम्म..
आता किती वाजता जायचा आहे क्लास कॉलेजला?
काय माहित मॅडम आहेत का नाही बी का पोरीला पाठवलेला पहिले.
अच्छा मग असेल तर जाय हम्म.
असल तर जायचं नाही तर मग नाही.
हम्म हम्म ओ
घरी आहेस
मग हा घरीच आहे. काय काम नाही त्यात जास्त काही.
हम्म
हम्म. ते उदिक्शनचे फॉर्म भरायचे राहिले ते भराव म्हणलं होत जाऊन.
हम्म.
भरायजेयेत थोड्या वेळात जाऊन.
बरं
. हम्म. मग अजून काय?
क्लास लावणार हायस काय?
क्लासला हा येईल ना.
हम्म.
हम्म
हम्म बा
मग
हम्म हम्म.
स्कूटीन कोणाची स्कूटी न्यायची.
माझीच
हम्म.
ति रांगोळी आणायची शेट्टीच्या दुकानाहून.
कोणती?
ते राजस्थानी पांढरी.
हा तुम्ही ते आणि हे पण बघायचं ना होळीचा ड्राय कलर
हम्म, हम्म.
काय घरी आहे का करून. हम्म. हा.
करून बघायचं काय
हम्म बघाय लागलं.
हम्म. तेज्यासाठी तरी थोड फार जरी जमलं प्र त्यासाठी तर मी प्रॅक्टिस घ्यायची करून. मग तर आणायचंच आहे की ते कलर आणुच मग तिकडून.
बघाय लागल ते कलरच.
हम्म, ट्राय करून बघायचा.
हम्म, हम्म.
हम्म
तर जास्त ऊन करून जाऊ नका कॉलेजला, ऊन पडायलेय. काय उन्हाळ्यात गेले म्हणा हे काय होऊ नये हा.
कॉलेजचे एक्झाम असते एक तर उन्हाळा नाहीतर एक तर हिवाळा.
हो ना.
हम्म. मग?
काय नाही. हम्म.
झाला वेळ.
बर.
हा. हम्म. बोलण्यासाठी वर गेले होत.
काय?
बोलण्यासाठी वर गेली होती.
हो.
हम्म.
म्हणजे खाली आपण माझ नेटवर्क येत नाही नेटवर्क.
हा, हा.
त्याच्यामुळं.
हम्म बा हम्म हम्म.
बरं ठेवू का?
हो, हो चालतंय. हो चालतंय.